हॅलो. हॅल हो येतय. हॅलो काही नाही. आता शाळेवरून आली बसली होती बोल ना.
हो का आता कोणाचं लग्न आहे विचार
म माझ्या मैत्रीिणीचं लग्न आहे मी म्हणत होती चल चालत असशील तर माझ्यासोबत हिवर खेळला आहे अकोल्याहून जाव लागते. इथून अकोला जाय लागते मग अकोल्याहून अकोची गाडी पक पकडव लागतेग अकोटून ही वर खेळल्याला जावं लागते. मग तिथे हम्म. हेवरर खेळलाच आहे लग्न तीन ला आहे लग्न तर मला मला असं वाट. की दोन ला जाऊ कारण की मग तीन ला साडेबारा लग्न आहे तोपर्यंत आपण पोहोचू पण नाही मग
हो हम्म हम्म हम्म ब ते ना आता ड्रेस वगैरे पाहावं लागतील तेच ते घातलेले आहे तेच ते घालावे नाही वाटत.
हो का माझं निेण मग कोण लागत असेल तर
हो बघेल ना. हम्म शाळा कशी चालू आहे.
शाळा चांगली चालू आताच आली थोडा वेळ झाला. हम्म आता ट्रेनिंग हच सुट. संपल्या ट्रेनिंग चालू आहे आता दोन तीन दिवस ट्रेनिंग आहे मग उद्याच्या दिवस ्रेनिंग झाल्यास परवापासून शाळा सुरू होणार आहे.
हो का ट्रेनिंग मध्ये काय असते मग
ट्रेनिंग मध्ये काय नाही तेच मुलांना कसं शिकवायचं गुड हॅबिट्स बॅड चांगले. सवय वाई सवयी काय असतात मुलांना सांगायच्या बार. कसं राहायचं पॅरेंट् सोबत म्हणजे पालकांसोबत कसं राहायचं. हे सांगतात ते सांगित हा म्हणजे आपलं शाळेत आपलं जे वातावरण आहे ते त्यांना समजून सांगायचं असं असते तस असते.
हम्म हम्म.
ते झाला ट्रेंडिंगमध्ये
हो आज संडेच्या दिवशी पण होतं का मग
हो संडेच्या दिवशी पण होता आज ट्रेनिंग कारण की इतके दिवस सुट्ट्या झाल्या ना म्हणून त्यांनी संडेच्या दिवशी पण आज ट्रेनिंग घेतलं.
हा हा काही नाही मी म्हणूस ते उद्या माझे फ्रेंड्स येणार आहेत. तर त्यांच्यासाठी काही बनवावं म्हटलं स्पेशल तर तुला मोमोज येतात का?
होय त्यात नवला मोमोज
सांग बरं कसे करायचे तर
मी म्हला हे प आपला मैदा घ्यायचा मैदा त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं. ते भिजून ठेवून द्यायच डो करून पंधरा वीस भिून ठे द्यायचा ह. साध्या पानाने भिजून ठेवून द्यायचा आणि मग आपली पता गोी गा. जर अ बीट बीट नाही पत्ता गोबी गाजर हे बारीक असं खिसून घ्यायचं आणि मग आपले अ कांदा वगैरे कांदा चिरायचा त्याच्यामध्ये टाकायचा मग ते पूर्ण जे मिश्रण आहे आपण गोभी वगैरे चिरलेलं ते एकत्र करायचं त्याच्यात मीठ चटणी चाट मसाला हे टाकून ते अर्धा तास रेस्ट म्हणजे त्याला ठेवून द्यायचं तसच
म्हणजे ते असे गोबी पाणी काढून घ्यायचं का गोबीमधून
गोबी पहिलेच धुऊन घ्यायची वरतूनच धुवून घ्यायचे मग किसल्यावर धुतले त्याला जास्त पाणी सुटते
हो का
ह कारण की आपण त्याच्यात मीठ टाकतो ना मिठाने जास्त
मिठण पाणी सुट
हा म्हणून मग आधी काय करायचं आधीच वरतून गोबी धुून घ्यायची मग किसाय खल्यानंतर मग पण गाजर किसायचं त्याच्या नंतर ते कांदा खिचायचा जर टाकायचा असशेल तर असं काही हे नाही की टाकलाच पाहिजे की घ्यायचा फक्त खांदा बारीक चिरायचा हम्म काही नाही मग मग ते आपल्या एका याच्यात अर्ध तासासाठी ठेवून द्यायचं मीठ वगैरे सगळे मसाले टाकून आणि नंतर अर्ध्या तसा त्याला पाणी सुटते मग ते पूर्ण पिळून घ्यायचं एका कपड्यानं चांगलं पिळल्यानंत हा नंतर पियचं नंतर पिल्यानंतर मग कसं ते मीठ वगैरे लागते ना पूर्ण त्या गोबी लयला आपण कोशिंबीर कस करतो तस ते मूहर्त त्यात हा म्हणून मग ते पिळून घेतलंय का कपड्यांनी चांगलं की मग आपण अ मोमोज आपले मोदक कसे करतो तशी मग ते याच्यात भरायचं स्टीम करायचं जर आपल्याला जर तळायचे असशल तर मग तळू शकतो
अच्छा हा स्टीमवाले आणि फ्राय वाले वेगळे
समजा पनीरवाले करायचे तर पनीरचे तुकडे टाकायचे हम्म खिसून हा पनीर खिसून नाही तर जर तुम्हाला तुकडे टाकायचे तर तुकडे टाकू शकता बारीक बारीक करून पण खिसूनच टाकायचं हम्म ब अस तर त्या टा कोडणी जायचं
हा
सोया सॉस ग्रीन चिली सॉस रेड चिली सग सॉस घ्यायचे ते आपण साध आपण सोया चिली व वगैरे करतो ना तसं करायचं
काही हे नाहीये
हा सध्या खूप चांगलं आहे पावसाळा पण आहे आणि खूप असं मिश्रण येत त्यांना कशा कशाचं
हा गोबी पण चांगल्या नाही येतय मग बाहेर कस हे करावं म्हटलं
हा ना बघ घरीच वरून घरून बघ चांगले होते हम्म
तेच ते चार पाच जण येणार आहे येशील का म
हा हो का हम्म हम्म हो येईल ना मी करू लागेल येईन सांग कधी करणार तर मग मी करू लाग
हा उद्या करायचं हे चालू आहे
हा हो का, उद्या मी दोनच्या नंतर येईल, म्हणजे दोनच्या नंतर भेटील मला टाइम कारे, कि आठ ते दोन माझी शाळा आहे ना.
हा हा हम्म, दोनच्या नंतर म्हणजे संध्याकाळीच करू म्हटलं,
हा हा बोल ना आपल्या इकडे धुंडा भक्तावरही जाता येते, ना आपल्याला धुंडा भक्, तरी मस्त फोटो वगैरे पण काढता येत. ते तिथे चां
हो चालते ना ति ते द्रोन वगैरे नेताय ते सगळ्यांना, तिथेच जाल हम्म, तिथे चांगलं वाटेल जरा त्यांना पण नवीन, आता छान झालं तिथलं वात,
हा आता छान झालं तिथं ते बेंच वगैरे लावलेले आहे ना बसायला. मी गेली नाही, पण ते फोटोज वगैरे पाहिले होते.
अच्छा अच्छा जाऊ न, तेच म्हटलं काहीतरी असं वेगळं करावं बाहेर बाहेरचं, खाल्ल्यापेक्षा
हा हम्म त्याच्या सोबत ते बटाट्याची, हा त्याच्यासह ते बटाट्याची फ्राईजी बनवायची. ते तर सोपेच आहे, आपले बटाटे कापायचे बटाटे कापायचे उभे उभे आणि ते कापल्यानंतर, आपला उकळत पाणी ठेवायचं. त्याच्यात ते सोडायच थोडस मीठ आणि हे, टाकय काय आपलं तेल ते थोडस पाच दहा मिनिट झाले, कि ते काढून घ्यायचे असे चाळणीतून थंड पाण्या थंड पाण्या धुऊून घ्यायचे. मग त्याच्यावर कॉर्नफ्लावर लावायचं. पीट मग ते फ्रीझर म ठेवायच. दहा मिनिट, मग ते मक्याचं पीठ पूर्ण त्याला असं लागून जाते. मग ते तळायचे हा फ्रीझरमध्ये, ठेवयच दहा मिनिट ते न कस ते मक्या च पिट, पीठ आपण लावलेलं असते, ना ते पूर्ण त्याला चिटकून जाते. थंड आहे ना असं ते्, हम मग ती मग ती तळायची दहा मिनिटां दहा पंधरा मिनिटां, तळले की म त्याच्यावर छान छट मस्त चट मसाला, मसाला टाकायचा आणि मग मस्त खायच सॉस सोबत,
नाही मी एकदा केले होते, तर ते असे नरम आप, आपण जसे हॉटेलमध्ये खातो ना तसे कडक कुरकुरीत न ते झाले.
कारण की माहिती आहे. का ते त्यांनाच ते कसं आणि त्याला कसं असं ठेवावं लागतील, लावून थोड्या वेळ फ्रीझर हा फ्रीझरमध्येध्ये ठेवायचं.
ध्येच नव्हत ठेवल. हम्म
तेच म्हणत होती,
हा आणि ते मला तुझा तो ड्रेस देशील ना घालायला.
कोणता?
तू ऑरेंज कलर,
ऑरेंज का हा हा आत्ता घेतलेला का तो.
हो हो आता घेतलेला हा मी म्हटलं लग्नाला जाईल त म्हणून म्हटलं पाहिजे होता
हो हो घेऊन जायशील अजून दोन तीन आहेत तू नाही घातलेले आहेत ते बघशील
बघेल आता मग त्याच्यातून झाले पाहिजे मला हा दुपारचं सा साडेबारा तर मग तिकडन गाड्या पण नाही आहे यायला मग काय मीता गाड्या मामा म गाड्या नाही आहे तर माझी फ्रेंड आहे ना अकुल अ कोोटची तर मग तिचं लग्न झाल्यावर आम्ही अकोर्टला येऊ तीन ला मी थांबेल आणि चारला सकाळीच निघून येईन कारण की मग माझी पाचला शाळा आहे ना अजून मी सुट्टी नाही काढली शाेतून मी सर देतात की नाही नाही कारण कीण काय सांगू म्हटलं सरांना म्हणून मग काढलीच नाही मी म्हट आता उद्या काढते सर नाही जर असं लग्न लग्न आहे म्हणून सांगितलं ना तर देतच नाहीत ते सुट्टी असं काहीतरी दुसरंच कारण सांगा लागते म काल आजच एक मॅडमने सुट हा आता एका मॅडमनी आ सुट्टी मागितली होती तर त्यांना दिली नाही ल लग्नाला जायसाठी त्यांनी म्हटलं की सुट्टी पाहिजे दिली नाही त्यांना सुट्टी
बापरे लग्नालाही ना जाऊ देत
तीच देत नाही
सांगायचं काही पण हॉस्पिटलचं काम आहे म अकोल्याला
खाण्याचं काही काम वगैरे
हा तेच त्याच्याशिवाय नाही एक तर आता शाळा चालू झाली म्हणतील ते कि शाळा चालू झाल्या झाल्या तुमच्यात सुट्ट्या चालू झाल्या
पण ती म्हणे तू जर आली नाही बघ कारण की ती अ याच्या वेळेस ह आली होती ना दादाच्या लग्नाच्या वेळेस आली होती ती अजून मग पप्पाच्या वेळेस पण दोन दिवस होती ती हम्म म्हणून ती म्हणे कि मी येतो ती म्हणे मी येत ते मणे नेहमी ूस येत नाही म्हणून मी म्हटले जाऊ दे आता काही शेवटच्या वेळेस असं जा लागते नंतर खून जाते हम् ह झाल मग आता मग द खुल्यालाच येते मग खुल्याला कधी जाता येते एखाद्या वेळी
हम्म हम्म तिचा नवरा्या वगैरे काय करते मग
सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे हम्म त्यांचं घरूनच आहे काम हा हा हां
हा हा हा चांगलं आहे ना मस्त आहे
हम्म
हम्म मग किती दिवसाच्या सुट्ट्या काढणार आहे
चालू आहे मी अनुरागला पण म्हटलं की तू पण हे कर म्हणून सांगितलं मी त्याला त्यांनी केला आता
हा नाही किती दिवसाच्या सुट्ट्या काढणार आहे मग तू
मी दोनच दिवसाच्या सुट्ट्या काढणार आहे हो दोनच दिवस म्हणजे दोन ला जाईन आणि कारण की अ गुरुवार आहे ना गुरुवार आहे म्हणजे तीनचा शनिवार आहे शुक्रवारे शुक्रवारी मी जाईल दोनना तीनचं लग्न आहे मग चार स संडेडे आहे
हो.
म्हणून मग दोनच दिवस सुट्ट्या काढायच्या.
करून घे.
हो आता काय मग आता तसं कुठं जायला नाही हो सगळ्याजणी येणार आहेत ना म्हणूनच मग मी म्हटलं जा तेवढ्या सगळ्यांच्या भेटी होतात..
चांगलं आहे ना.
हो.
हम्म ये मग उद्या. मी कॉल करतेच तुला, दोनच्या नंतर कॉल करते. हो हो जाऊ मग तस हो हो त्या. आता त्यांना सांगतेस मी आज. कि उद्याच कन्फर्म आहे म्हणून सगळ्यांना. हा. तेच थोडं आलू वगैरे आज घेऊन येते मग बाजारातून
हा घेऊन ये ना हा कॉर्नफ्लॉवर वगैरे लागली आहे माझे घ